हॅलो, हा आवाज येते काय? हा आवाज येते काय?
हा ताई, तुम्हाला आवाज येतोय काय माझा? हा हा. कशा आहात ताई?
हाय बर हाय, तुम्ही?
हा मीपण बरी हाय. सध्या काय करताय?
काय नाही स्टडी चालू हाय माझा. एक्झाम असल्यामुळे स्टडी करत बसलोय.
हा कोणत्या विषयाचा स्टडी चालू हाय?
मी एल एल बी करत हाय करतोय मी. तेच्यावर आता माझ कंपनी लॉ सब्जेक्ट हाय, त्याचा स्टडी करत मी बस मग तुम्ही काय? तुम् तुम्ही काय करायलात?
काय नाही सध्या मी घरीच असते. लहान बेबी असल्यामुळ.
हा हा.
हम्.
होय काय मी माझे य मी एल एल बी करलोय चिकोडीला.
चिकोडीमध्ये.
हा हा मला पण दोन मुलं आहेत.
हम्.
हम्म, तेनी या तेन मला एकटा नऊ वर्षाचा आहे एकटा सात वर्षाचा हाय.
हा.
म दोघं पण जातये शाळेला. माझं हे पाच वर्षाचा कोर्स आहे, मग आता त्याज्यात तीन वर्ष सपली आता चौथ वर्ष चालू झालंय माझं.
चौथं वर्ष चालूय म्हणजे आता पुढच्या वर्षी एल एल बी कम्प्लीट.
हा हा हा.
हम्.
जे अजून एक दीड वर्षांन कम्प्लीट होते माझ एल एल बी.
दीड वर्षांनी कमप्लीट होतं.
हा मग तुम्ही काय जाता काय?
नाही आम्ही हाउसवाइफच आहे सध्या.
होय काय बर बर बाळा आहेत काय?
महिन्याच हाय.
हा हा हा बारक हाय वाटत अजून, होय.
हम्म.
हम्म हम्म हम्म मग कुठलं गाव तुमचं?
अ आमचं गाव नाशिक.
नाशिक.
हम्म.
मग आत्ता कुठ राहताय?
नाशिक मध्ये.
तिथच राहतोय, आम्ही शिरडोन.
शिरडोनच काय?
हा हा हा. कोल्हापूर जिल्हा, हा. पाऊस आहे किं ओ इकडं, आजच जरा नाही पाऊस.
हा.
मा तिकडं?
इकडे पण आहे थोडा थोडा.
आहे काय आजच जरा, ऊन असतय का तिकड?
हम्म जास्त.
पवस नाही का जास्त तीकड?
नाही नाही ओ इकडे जास्त पाऊस
होय काय नाही हित फाय आज भर पूर पाऊस हाय खर आजच जरा म्हणजे कसं ऊन जरा पडतय जरा पाऊस पडतये. अस हाय नदी पण फुल भरल्यात आता सगळी. इकडं होय. मग, नाश्ता जेवण वगैरे झालं की नाही?
अ जेवण अजून करायचय आता, स्वयंपाक एवढा आवरलाय, तर जेवण- होय.
हो, उशीर लागतो ते जॉईंट फॅमिली असल्यामुळे तुम्हाला.
होय.
मग भरपूर लोक असतील? किती आहेत, मग घरी तुमच्या?
आमच्या घरी आम्ही टोटल दहा जणी आहे, छोट्या बेबीला धरून.
होय. मग भरपूर वेळ लागल? आम्ही नाही, चौघच असते.
हा, हा.
आम्ही चौघं म्हणजे- मी, माझं मिस्टर आणि मला दोन पोर आणि आमची सासू आम्ही तिघं आ् माझी दोन मुलं म्हणजे, पाच आहे आम्ही.
हा. पाच जण आहेसा? सकाळी मुलांचा डबा अस- असल्यामुळ-
हम्म, होय, होय, म्हणजे माझं पण कॉलेज असतय नाही. मग सकाळी मी साडेचारला उठतो. तून मग, दोन, चार डबं असत्यात नाही, मा मिस्टर, माझं, माझी दोन मुलांचं.
हं.
आमची चार डबं असल्यामुळे, सकाळी लवकर उठायला लागतय. चार, साडेचार वाजता. उठून त्यांनी त्यांच शाळेमध्ये कस फुडचार्ट दिला असतात. त्या फूडचार्ट कस दिल्यात नाही, त्या प्रकारचं जेवण बनवाव लागते नाही मला.
कुठल्या शाळेत जातात मुलं?
ते इचलकरंजी श्रद्धाला जात्यात. तांबे हा- हा, श्रद्धा अकॅडमी जातात. तांब्यांंच आहे ना, श्रद्धा अकॅडमीला तिथ जातात.
हं, हं. ऍड वगैरे बघितलेली त्यामुळ माहित्या.
होय काय?
हम्म, मला दोन मुलीच आहेत.
दोन मुलीच आहेत काय? मग मोठी मुल किती वर्षाची आहे?
मोठी मुलगी आता, चार वर्ष पूर्ण झाल्यात, ती स्कूलला जात्या.
हं, हं.
इथं जवळच आणि आता लहान मुलगी सहा महिन्याचीये.
होय काय?
होय.
देव पण काय कोणाला पाहिजे ते देत नाही ओ, मुलं मला कस- दोन मुलच हायत.
होय.
आम्हाला मुलगी पाहिजे होती दुसरी- मुलगी नाही झाली, पोरगच झालं.
हा, आम्हाला तसं काही नाही, आम्हाला काही पण चालत होतं.
कोण होय चालतय सोडं तसं पण, आहे सोडं आता. कोण तेच पाहिजे, हेच पाहिजे का, असं बोलत नाहीत.
मी पण येणारये, हो.
हा मग, आणि काय?
काय नाई बघा.
निवांत चालू असतय आमचे दिवसभर बाळसोबत, टाइमपास.
होयच की बाळा असल्या वर टाइमपास होतय सोडा. घरी पण, म. मग तुम्ही किती वाजता मग दहा माणस हाय म्हणजे जास्त वेळ लागल ना स्व मग बनवायला, मग एक
बनवायला पण वे हा जाऊबाई पण असतात की, सध्या त्यांची तब्येत बीघडल्या त्यामुळ, बाळा घेवून मीच कराय लागले.
होय काय मग किती वाजता उठता तुम्ही, जॉब ला?
जॉबला काय पण जात नाही पुरुष लोक जातात जॉबला.
हा हा त्यांच सांगितलो डबा कराय लाग
हा टिफिन असतय त्यांचा, नऊला म्हणजे जातात. हम्म ना मुलगी शाळेला जात्या. जाऊबाईची मुलगी कॉलेजला जात्या, त्यामुळं असं काही सहाला उठूनच, देवपूजा आवरायची स्वयंपाक त्यांचे डबबे बे आवरायचे मग धुनं भांडी, मग उरलेला आमच्या आम सगळ्यांचा बाकीच्याचा स्वयंपाक, भाजी एवढी सोबत सोबत होत्या. त्यांच्या डब्याला एवढ्या चपात्या होत्यात, नंतर आम्हाला भाकरी. भात, आमटी, वरण, त्यात सासूबाई शुगरच्या पेशंट.
हा हा हा.
नव त्यांचं वेगळं. म एवढं सगळं करून आणि जॉबला कधी जायला वेळ मिळतोय.
तुमचं नाही म्हटलं मिस्टरच हो जॉईंट फॅमिली अस म्हणजे काही होत नाही सोडा.
हां.
सगळ्यांचं बघा लागत नाइ जॉईंट फॅमिलीमध्ये.
होय.
आमचं कसं, मी मिस्टर आमची सासूबाई आम्ही आमच चालत कस पण काय पण केलं तर, हो मागं घरी आणि कोणत चार पाच लोक असलं म्हणजे त्यांचा टेन्शन लागतय नाही करायला पाहिजे, सगळं करून जाय लागतय.
हो, करून जाय लागतय नाही केलं तर रुसवा फुगवा येतोय.
होय होय, तुम्ही नाशिकला असून पण चांगलं मराठी बोलता की?
होय.
होय काय तिकड पण मराठी, कोल्हापूरच हाय काय?
हा मूळची कोल्हापूरची हाय.
माहेर का तुमच कोल्हापूर? हा हा हा मग लांब दिल्यात कि ओ तुम्हाला?
होय जॉबनिमित्त मिस्टरांच्या सोबत आलोय ते इकडेच आलोय आम्ही.
हा हा हा, असं आहे काय, तेच म्हटलं एवढं लांब कसं काय?
जॉब असल्यामुळ इकडं तिकडं तिकडं इकडं होऊन जातय जायलाच पाहिजे सोडून चालतय.
होय होय जायलाच लागतय त काय करायचं. मग कोल्हापूरला कधी आलता क नाही.
आता यायचं परत दिवाळीला दिवाळी झाल्यानंतर
हो आता इकडेच होता का पाच महिने का तिकडेच झाले डिलेवरं तुमची
तिकडच डिलिव्हरी तिकडच सगळं इकड काय प्रश्नच नाय.
हो काय
तिकड आलज नाय ते दिवाळीलाच येणार
होय तितच डिलेवारी वगैरे सगळं झालंय.
होय.
मग आलाच नाय इकडं
नाईच आलो.
होय काय
आता यायचं आलो की दिवाळीला एक पंध रा दिवस निवांत राहायचं आणि मग परत यायचं.
माहेरमध्ये तेवढच रेस्ट पडते. हं ते रोजच करून करून डेली रुटीन हय बसून गेले त्या बायकांना पण सगळ्यांना
होय कंटाळा येतोय खरं, तेवढच एक तुमच्याशी बोललं की अस एक दहा मिनिटं फ्री तेवढच जरास फ्री टाईम म्हणायच आपला नायतर काय रोजच आपलं चालूच असतय.
होय होय.
हम्म
मग आता जेवता किती वाजता ओ
आता जेवायचं एक वाजता, एक दीड वाजता
हा हा हा हा
तुम्ही किती वाजता जेवताय?
आता झालं जेष्ठ माझ बारा वाजता कधी भूक लागली का घरी कोण नसते. कधी भूक लागली तवा जेवायचं
अ म सासूबाई काय करतात?
सासूबाई पण आम जावला जातात त्यांनी आचारी आहेत ना आम सासू बाई पण मग त्यानी पण जात्यात.
ऑर्डर असेल तिकड जातात त्या
हं त्या तिकड जात्यात नवरा काय टीचर हाय लेक्चर हाय तिथं ह्याला श्रद्धा तांबेला
हा
श्रद्ध्याकाडी मध्येच हाय मिस्टर पण तिथंच
हा
मग त्याच्यामुळ एकटी घरी असतो कधी भूक लागते तव सगळं आवरायचं कधी भूक लागते तवा घ्यायचं जेवायचं.
जेवायच निवांत काम
की बाबा होय यानी येत्या आत्यानी येता त तसं काही नाही.
आमच्यात असतय तस एक एक एक एक एक एक हं
आणि सोडून एकटी पण जेवता येत नाहीे ओ जॉईंट फॅमिली मधी
होय.
सगळी सगळ्यांनी घेऊनच जायला पाहिजे सगळ्यांनी घेऊनच जेवायला पाहिजे.
होय नाही तरी बेबी असल्यामुळे तस करतोय आम्ही एक जण आधी जेवतोय एक जण थांबतोय आणि एक जण नंतर जेवत होतोय.
हम्म, हम्म तस पण चालते की बाळ असल्यामुळं जेवायला पण लागतय नाही टाईम, टाईम
हो. असतय चालू वरचे वर सतत काहीतर, काहीतरी माझं नाही गप रहात मी.
हम्म, हम्म हो काय.
तुमच्याशी बोलल्यामुळे छान वाटलं ते. बोलून तुमच्याशी छान वाटलं.
होय काय मला पण मला पण तेवढं छान वाटलं. हम्म, हम्म मग बघ मोठी मुलगी गेलीये काय?
हं...
मोठी मुलगी शाळे गेलीये काय?
हो हो स्कूलला गेले ते मी कॉल करतो तुम्हाला.
हा हा चालेल. म